हां बोल
कायं स्वयंपाकतेन झांला तुझां
अं स्वयंपाक झालाय थोडां थोडां मम्मी करायंला मम्मीनेचं केलंय सोंड सगळं माहेरांत आहे होयं निवांत माहेरांत आल्यानंतर निवांतच की
होयं होयं मम्मीकडे असतें कसं दुसरीकडे नसते
नस्ते यं होयं कायं करावं तरं अंग तेचं आंता मम्मीकडे नेमकं नीवांत
हां नागपंचमी पणं तुम्हांला पाळायंला लागते नां गं
ह ना पंचमीच काय माहित नाही रे मला मी नुसता
म्हणजे हा म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत ना त्यांच पण आता आता लग्न झालं. त्या म्हणाल त्या नागपंचमीला पाळायला लागतय घरी येणार आहे म्हणून.
होय काय माहीत नाही का आ वेग ना आमची वेगळी. वेगळ जाते नाही घ सगळं सगळ्यां सारखं नसतय. हम्म.
हम्म.
तेच.
मग तुमच्यात कसं ते सगळं नागपंचमी तेन कसं असतय तुमच्यात?
आमच्यात. काय नागपंचमी बघ आप त ना ते ना माझ ते ते प ाय ते पुजले कि मग पूजा करायची म पट काय न्यावेळमध्ये धपाटे ह्या वगैरे ते ते बाजून त्याचा प नाही
हा.
आवाज कटवालाय ग तुझा.
हॅलो. हॅलो.
हा.
हॅलो हा हा मग अ आमच काय बपाट झागली ती जास्त करून मग ते फोडणीचा भात वगैरे त्या नैवेदल टाकवायचं प्लस आपलं अ ते दोर करतात ति गळ्यात घालायला. हळदीत वगैरे बडवू ते असते हम्म.
होय. मग तिथं आपल्या इथं तिथं इचल करणीत असलं काय खेळ वगैरे ते नसते काय सापाचं तेन?
नाही आमच्या इथं तसं नाही करत ते खेळ वगैरे करत नाहीत. आमच्या इथं नाही नाही. आमच्या इकडं म्हणजे आता माल सासरे आहे ना नागपंचमीचे खेळ खेळतात बघ झू काम आपले हि सगळं खेळत
होय होय.
हम्म झोका वगैरे खेळतात. आहेत बरे तुझे. म्हणजे आता मला म्हणत होत्या नंदवई क झोका म्हणजे नागपंचमीचे जे खेळ आहेत ना.
त्या म्ह ते एक पार करतााम नाही तथे खेळतात म्हणलो हा बघायला इथे नाक म्हण आता पहिला महाराष्ट्रीयन बेंदूर आहे ना आमचा मग आता आमच्या तिकडं महा होय म्हणजे सासरी महाराष्ट्रीयन करत्यात हा आणि घरी आहेत तो, म्हणजे माहेरी आहे तो कर्नाटकी बेंदूर आय हा. मध्ये पहिला बेंदूर पण द्यायचा असतो ना आई न. मग आता तेजीच तयारी चालू हम्म.. ते करंज्या, चकली वगैरे करायचं इथं घरी. म ते मग मला एकटीला नाही होणार ग, हा मम मम्मीला मला एकटीला नाही होणार ते. म म्हणलं थोडी मदत करून जातो म्हटलं तुला. मग शनिवारी न्हायला येणार हाइत तेनी मला, मग आता माझ काॅलेज की म मला वेळ पण भेटना म बघायच शुक्रवारी काहीतरी जरा थोडे पदार्थ करून घ्यायची मम्मी म्हणली कंर काय नाइ गल्लीतल्या पोरांच्या त्यांच्याकडून करून घेतो म्हटली
हा -हा. काहीतरी वरच जरा ज्यांना दुसरं जमत नाही ते आपण करायचं.
आपण करायचं. होय, मग ते आता जरा चकली वगैरे करून घेऊया म्हणालागलो मीच. हम्म- हम्म मध्ये
तुमच्याच.
हो ते तळीव पदार्थ काहीतरी पाच द्यायचे असत्यात नाही का मग ते चकली, अ लाडू्. तरंजा, शंकरपाळी असं काही- काही देत्यात ना. आणि पोळ्यांच सगळं जेवण असतय. ते पण देत्यात घ री मग सांड- बापड वगैरे तळून ते पण असतय ती हा.... सगळी हा... सय ग सगळे मराठी सण करायची सगळे
ते होय. आमच्या दिदीचं पण ज्यावेळी आता तिज पण दोन वर्ष झाले तिज पण पहिलं वर्ष होत ला प्रत्येक सणाला असं काय ना कायच द्यायचं असायचं.
होय -होय. मग ते आपले मराठी सण करायलाच लागत्यात ला हम्म मध्ये बाकीच काय आपलं नंतर नाही केलं तर चालतय. पहिलं वर्ष करायलाच लागते म्हण बाई.
होय -होय पहिल्या वर्षी सगळं जायालाच लागतेय.
होय. आपलं हेज पण काय ते आपलं अ संक्रांतीला पण द्यावं लागतंय.
होय -होय.
होय सगळं असतयच ते. व्हान द्यायच असतय. हा
हम्म अधिक मास होता त्या वेळ तर चांदीच द्यायचं असतय
सगळ म्हणजे चांदीच काही दिलं तर चालत नाही तर, जोडव्या वगैरे केली तरी चालत्यात.
हा आमच्यात नाही बाईट. आमच्या इकडं प्रथा आहे की जोडवी वगैरे तिकडचे नवऱ्याकडचे घ्यायचे. आणि आपण जावयाला काहीतरी चांदीचं द्यायचं.
नाही आमच्याकडे तसं नाही जोडव्या आणि जावयला काही अश हाय आमच्या हित हम्म हम्म मग ते आता हा ते आणि झालं
अधिक मास मग आम्ही जोडवे तिला पण घेणार होतो पण तिकडचे जिेजूकडचे म्हटले की जोडवी आम्ही घेणार म्हणून तिची पहिली हाय
हा हा
तर आम्ही त्यांना गणपती दिलता चांदीचा
होय आम्ही नाही आम्ही तसं नाही केलो आमच्यात जोडवे वगैरे घेतली ना हम्म मम्मी ला साडी वगैरे केली ना तेचकी आपलं असं साधं वाजत
काय प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत
तेच की त्यामुळं काय का नाही आणि म ते अधिक मासात काही जास्त काही करून दे जावायचच असते ना वांदे एक आता काय हे आता गौरी गणपती आन यायल्या गौरी गणपतीला आणि याय लागतात असं म्हणतात बाई
हा म्हणतात खरं शक्यतो नाही आलं तर पण चालतंय सोड एवढं काय त्याला नसतयं.
होय गौराई काय असतंय गौरीच मान ते घरची लेक आहे असतय बाई
हा हा आता तुमच्या तिकड काय गणपती नाही त्यामुळे मग हिगड येऊ शकत
होय होय आदी म्हणजे एक दिवस येऊन लगेच जायचं. तिकड कसं बाकी ज्यांच्या घरात म्हणजे पप्पांची बहीण वगैरे जवळच आहे नाही. का म्हणजे त्यांना गल्लीतल्या गल्लीत दिले त्यामुळे त्यांनी कसं तिथल्या तिथं आहेत मग त्यांच्यात गणपती वगैरे असतात.
हा हा
मग त्यांच्यात असत्यात म्हटलं त्यांनी बोलवणारच की. त्या म्हणत्या हेत आहेत तिथे जरा जायचं काय कर मम्मीकडे एक दिवस येऊन जायच चालतंय एक दिवस येऊन गेलं तरी बाकीच काय आता आहेत तेच
लग्न झाल्यावर काय आता कधी काय कस जायचं कधी यायचं काय ठरत नाही ते
ठरत नाही ज्या वेळेला त्यानी सांगलेलं आहे जायाचं अह मम्मी त्यांनी बोलव दिलं नाही आणि माझं तर सारखं येऊन जाऊन होतयच ग होलीला यायला हा ग म्हणजे बस वगैरे नाही भेटली क नाही मम्मी मम्मीकड राहतो सहसा होय कुरुंदवाड पाशी होय रात्री सात ला वगैरे असले ना मग नाहीे येत एक एकदा हेनी येत्यात न्यायला. पण सारखं सारखं कुठलं मग त्यामुळ कस राहू दे म्हणतो आणि मी आणि म इथच राहतो मग घरची पण सांगत्यात राहू दे राहा इथच काय एवढं प्रॉब्लेम नाही. हो उगच हाल करण्यापेक्षा इथंच राह म्हणत्यात. राहिलेल बरं पडतय मला
होय मग तुजे मिस्टर काय करत्यात.
ते, अ कॉन्ट्रॅक्टर आहेत.
हा हा, म्हणजे सगळे घराचे ते कॉन्ट्रॅक्ट घेतात का?
होय होय, घेतात की
हम्म हम्म,
हम्म,
मग आणि तुमच काय शेती तेन असेल की,
ये शेती वगैरे नाही, आमच आम्ही गोंधळी गोंधळी पडतो, ना त्यामुळ आमच शेती वगैरे काही नये.
हा हा,
हम्म, अस तिकड म्हणजे जास्त करून शेतीच आहे. सोड तिकडच्या लोकांची पण कस आम्ही शेती वगैरे नाही करत.
आ हा,
हा,
मग, तुमच्यात काय असते म्हणजे
आमच्यात होय, जास्त करून बघ म्हणजे अ गोंधळी पडतो ना त्यामुळे आमच्यात जास्त गोंधळ वगैरे असतोय. तेचच तसंच असत. हम्म, हा गोंधळ वगैरे
तेनी एवढंच हम्म,
त्यामुळ- त्यामुळ एवढं काय हे नाही.
हा मग तुमच्या ते ह्याला तेन जात असतील, कि ते मायाक्का चिंचणीला तेन
होय जातात. की आमचं कुलदैवत देवी म्हणजे आमची ही हाय, रेणुका ती सौंदतीची ती पडते. आणि आपल हा आणि सिद्धेश्वर बेडक्याळचा असाय आमच हम्म, त्यामुळ काय आमच जास्त ते हे नाही. काय म्हणतात. कि ते तस आम्ही गोंधळ घर करत नाही. म्हणजे आमच्या समाजाचा गोंधळ वगैरे असतो. अ मग ते, कस त्या त्याला फक्त पट्टी दिली तरी चालते. ना कॉमन मध्ये ते मधी फक्त पट्टी तेन देतो, आम्ही अस करतो.
हा हा, जरा राहिलय
हॅलो,
करा, थांब एक मिनट आजी बंद करा वाटल तर हा, बंद करा जरासच राहिलय. हा, बोल
हा, मग तसच आम्ही करतो. त्यामुळ आम्हाला काय एवढं हे पडत नाही, ते जे म, रात्री कार्यक्रम वगैरे असत तेच
हा, होय ते माहिती सोड आमच्यात पण ते करतात म्हणजे लग्नाच्या वेळेला असतय, ना ते रात्री एक रात्र. हा हा हा, चालतंय.
चालेल.